हॅलो हा आवाज येतोई.
हो येतोय नमस्कार.
नमस्कार काय चाललं हं.
कोणत्या टॉपिक वर बोलायचं आता?
कोणच्या शामत मी सर्च
अं आपण एखांद च्या वर बोलूया. रस्त्याचे कामं कसे चालू येते ना का रस्त वगैरे आता नवीन करताय ना, हो आजकाल कसं झालंय सगळीकडे र कामं चालूय त्यामूळे हो एक्सीडे हेचं प्रमाण. पण वाढले आणि एक.
हो हो आमच्या इकड तर चालू आहे ना नाशिक फेरीकडे
ह हा हा
हो सॉरी सॉरी आमच्या इकडे पण चालली ना रस्ते. त्यांच काम खूप अडचणी येताना गेलं ट्रॅफिक
हो ना हो खूप ट्रॅफिक आपण जिथं जिथं आपण अर्धा तासात जायचो तिथं आता एक तास लागतो.
हो एक एक तास लागतो खूप वेळ लागतो.
हा तेच
हम्
हम्म खूप अवघड झालंय आजकाल.
झाली प्रॉफिटमुळे
हो ते पण
हा ड्युटी व वगैरे लोकांना पण फटक्यात पोहोचयच नाही
नाही तेच तर खूप अवघड म्हणजे खड्डे वगैरे आणि आजकाल सगळे सिमिट कॉँक्रीटचे रस्ते होत आहे ना त्याच्यामुळ -
हो हो हो खूप प्रॉब्लेम चालू सध्या तर लईच.
हा ते सिमेंट काँग्रेसचे आणि डांबरीकरण बर झालं कमी केलंय. कारण की अ डांबरी विचार असतानी कसं? अ धूप म्हणजे असं उन्हाळ्यामध्ये खूप उन्हाची नाही कसं धूप वगैरे ती त्याच्यामुळे.
त्याच्यामुळे कि.
त्याच्यामुळे हॅलो.
हो आवाज येतोय.
हॅलो.
हो आवाज येतोय का म्हटलं
हा येते बोला ना
कुंभमेळ्यामुळे चालू सगळं कुंभमेळ्यामुळे रस्त्यांचे खूप कामं चालू आहेत सगळीकडे तेच चालू आहेत
हो तेच चालूच हाय इथ कामांचं.
जरा दुकाना वगैरे.